ह हा कशी आहेस प्रेरणा
हो मजेत हो मी मजेत आहेच. आज आपण महिलांच्या आरोग्याविषयी बोलू.
ओके चालेल चालेल ठीक आहे का. महिलांचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे
हम्म. कारण महिलाच ह मुख्य व्यक्ती असते ना परिवारातली सगळं काही तिला. बघाव लागत आणि म्हणून हे पण खूप महत्वाच की तिच आरोग्य चांगल तरच ते पूर्ण परिवार पण व्यवस्थित चालू शक ते सांभाळू शकते आणि हल्लीच्या अन्न पदार्थ मध्ये देसाळ युक्त खूप काही अ जेवण पण असं आधी सारखं नाही राहिलं आणि म्हणून महिलांचं आरोग्य म्हणजे त्यां म्ह महिलांचं आरोग्य असं निरोगी राहणं पण खूपच कठीण झालंय त्यामुळे डॉक्टर पण काहीतरी नवीन नवीन सल्ले देत राहतात तुम्हाला हा तुम्हाला काय वाटत की आपण कसं काय खाल्लं पाहिजे जेणेकरून आपण म्हणजे निरोगी राहू यथधदफचथज्ञस
बरोबर प्रश्न आहे तुझा आणि हे खरच सगळ्यांच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचे विचार केला तर कारण कसं असतं ना की आता कुटुंबात कस महिला तशी मुख्य असते करणारी व्यक्ती ती आजारी पडली तर त्याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो
हो
मग आता खाण्यापिण्याच ति नाही व्यवस्थित काळजी अशी घ्यायला पाहिजे बग पूर्वीच्या काळी अ म्हणजे हे असे पदार्थ चांग हे होत पूर्वीच्या ज्या बायका आहेत ना काय काम करायचे तू ऐकलं असेल कि जात्यावर दळायच्या परत कष्टाची कामं होती त्यांची आणि त्यांच जे अन्न ते लोक जे खायचे पूर्वीच्या काळी ते शुद्ध होत म्हणजे रासायनिक खतं वगैरे त्यावेळी वापरत नव्हते
हो ते सगळं सेंद्रियच असायचं त्याच्यामुळं अण्णामध्ये कस पण चांगलं ला असयचा
मग आता मी जर पाहिलं म्हणजे आमच्या जवळपासच्या नातेवाईकांमध्ये किंवा कुटुंबात जे पूर्वीचे लोक होते ना माझ्या आजी आजोबांच्या काळातले वगैरे त्यांना मी माझी आई पण सांगते कधी डायबेटीस झाला नाही नाही कधी बी पी नाही ते कधी असे कॅन्सर झाला असं त्यांचं आयुष्य होत
होम
आणि आता हे उलट झालंय आता प्रत्येक कुटुंबात एकतरी कॅन्सरचा रुग्ण असतो मा का तुला आणि मग हो तेच मग हे का बरं की त्या दूषित अन्नामुळं म्हणजे जास्त जास्त ल्या त म परिणा मच्या आ होतोय तर तो कसा तर आता बघ पूर्वीच्या काळी त्या कपडे धुवायच्या हाताने जात्यावर त्या पीठदाळा पूर्ण व्यायाम व त्यांचा मग आता तोच व्यायाम
आजार वगैरे पण नाही व्हायचे आणि हल्ली आता छोट्या छोट्या मुलींना ते आजार पण होतात आता नवीनच ऐकायला येतं पीसीओडी हो
आपण बरोबर मग आता ते काय होतय तर सगळं कारण तर हिच सगळी येऊन जाऊन अन् म्हणजे जी आपली जी जीवनशैली बदललेली आणि खाण्यापिण्याच जे आपलं आहे चाललेलं सगळ्यांच ते प्रकार तर मग त्याच्यावर उपाय तरी आपण शोधू शोधू शकतो नाही असं नाही कारण हे बघ मनुष्य प्राणी एवढा पुढे गेलाय तर ह्याच्यावर पण आपण उपाय शोधायला पाहिजे तो म्हणजे कस की योग्य व्यायाम योग्य आहार आणि योग्य ती जीवन शैली प्रत्येकाने जपली पाहिजे मग त्याच्यासाठी काय करायच तर आपण बोलू की योग्य आहार तर खाणपिण बघ आता तू भरडधान्याच ऐकलं असशील मिलेट्स मिलेट्स म्हणजेच भरड धान्य हा मग त्याच कसं असतं ते पूर्वीच्या काळी हे खायचे लोकं मध्ये परत पूर्ण त्याच्यात म्हणजे नाहीसे झालत ते
हा लोक लोक हे विदेश शी जेवण वगैरे ब बघून त्याच्याकड आकर्ष आकर्षित होतात त्यांना ते पिझ्झा बर्गर असं वाटत की खूप म्हणजे चांगलं असत त्यांना असं वाटतं आणि ते खाण्याच्या नादात मग पूर्ण शरीराची वाट लागून जाते
बरोबर अगदीच बरोबर आहे
हा मला तर आता डॉक्टर सांगतात की गहूची पोळी पण नाही खायची
हो माझ्या म्हणजे नवऱ्याला पण सांगितलंय की गव्हाच कमी करायचं आम्ही म्हणजे आता रोज भाकरी करते मी आधी पूर्वी नाही व्हायची पण आता रोज
हा मी पण ज्वारी आणि बाजरी पीठ एकत्र करून आणि मग त्याची भाकरी थापून आणि मग तीच खात
बरोबर बरोबर तू ना नाचणीचा पण उपयोग करू शकते नाचणीमध्ये खूप आयर्न आणि कॅल्शियम असतं
हा अच्छा मग ते कस खायच म्हणजे ते पीठ कसडयचं आणि ते बनवायचं
सांगते हे बघ एक तर तू तू ऐक ेल की ति धान्य मिक्स करून पण खाऊ शकते त्याला मल्टीग्रेन म्हणजे आपण एकत्र धान्य करतो ना तुमला न आव वेगळ वग ज् दिवस एक दिवस बाजरी एक दिवस नाच आ नाचण्याची भाकरी ताना नाचणी मिते त्याला राग म्हणतात राग पण अस लाल स कलरच छोट छोट बी असत
ते त्याचे पापड बनवते
तेच तेच तेच हा तेच बरोबर मग ते दुकानात मिळत तर रागी किंवा नातीने विचारली ना तर ती घरी आणायची स्वच्छ निवडायची जर खराब असेल तर धुून जरा चाणी वाळत घालायची उन्हात वगैरे म्हणजे कचरा वगैरे निघून जातो आणि मग ती दळायला देऊ शकतो त मग त्याची एक दिवस बाकरी पण करू शकते म्हणजे एक दि ज्वारी एक दिवस बाजरी एक दिवस नाचणी मग ते करताना थोडं गरम पाणी केलं ना तर मऊ पण होईल भाकरी
अ ते त्याच पीठ असं चिकट नाही होत का
चिकट होत पण त्याची अशी एकदम बाजरी सारखी पूर्ण म्हणजे करायला थोड अवघड वाटते बा ला तर थोडं गरम पाणी केलं ना तर तस चिकट होतं पण मग बरोबर
म्हणजे थापता येते का भाकर आपल्याला अशी
आत्ता येते. हो हो हो परत त्या नाचणीच दुस- पण काय काय करू शकते तू. समजा पेज केली ना? पेज वगैरे- गरम पाण्यात मिक्स करून गूळ टाकायचा. पेज अ - तूप टाकायचं. ते पण नाश्त्याला चालू शकत. छान लागत मी करते कारण.
अच्छा.
आता हे हैदराबाद वगैरे तिकडची माझी एक मैत्रीण होती ना- पूर्वी माझी म्हणजे आहे अजून पण ती. अ याच्यात- तर ते लोकना काय करायची ती गुळ नाही टाकायची. पण ती अशी- पातळ पेस्ट बनवायची थोडस मीठ टाकून आणि- तूप टाकायची आणि ते लोक असे ग्लासच्या ग्लास प्यायचे ते नाश्त्याला.
अच्छा प्यायला पण तेच, हा.
ते नाश त्याला वापरायचे ते लोक.
अच्छा. हे काहीतरी नवीन आहे.
हा. आयर्न कॅल्शियम असत ना? मग ते वयस्कर लोक पण प्यायचे म्हणजे तिच्या सासू- वगैरे असं कि प्याय- ची अग. मी पण ते नवीनच ऐकल होत तिच. ती बोलली नाही, म्हणजे तिच्या - ते बोलायची की आम्ही नाशत्याला हेच खातो असं-
अच्छा.
अ ते एक करू शकते किंवा लहान मुलांना तर- ते नाचणीसत्त्व करतात ते माहित असेल ना तुला?
नाही माझ्या घरी लहान मुलं नाहीयेत.
अच्छा. हा हा. बरोबर बरोबर तर ते पण मी सांगते म्हणजे- तुझ्या कोणी ओळखीत असेल. म्हणजे ते लहान मुलांना पण आणि-
माझी हो माझी एक भाची आहे जर काही पौस्टीक असेल आणि- तर मी माझ्या आईला सांगून तिच्यासाठी करायला सांगेल मी. तुम्ही सांगा ते कसं बनवता?
सांगते. अ म्हणजे नाचणी शक्य त थंड प्रकृतीचिये तर उन्हाळ्यामध्ये- नाचणी खाल्लेली चांगली. बहुतेक लोक- उन्हाळ्यात खातात पण जिथे, हा. थंड प्रकृती बा- बाजरी कशी बघ थंडीत खातात. बाजरी उष्ण असते.
हा उष्ण असते. बरोबर.
आणि नाचणी असते थंड. मग ते काय करतात लहान मुलांसाठी ना - चणी धूवून स्वच्छ, एक बारा तेरा तास आपली पाण्यात भिजवायची. भिजत घातल्यानंतर तेरा तासानंतर वगैरे ती- पाण्यातन काढायची. परत स्वच्छ धुवून कपड्यामध्ये बांधायची- मग त्याला मोड येतील त्या नाचणीला. मग अ- ते एक दीड दिवस लागतात त्याला मोड यायला. म्हणजे अंकुरीत - व्हायला आणि मग ती आपण फॅन खाली सुकवायची पातळ अंथरून ते - कपड्यावर स्वच्छ. मग ते- त्याला पण चांगली सुकली ना? कडक झाली ना? मग ती कढइत जरा गरम करायच म्हणजे- त्याच पाणी निघून जाण्यासाठी. त्यातला आर्द्रता.
अच्छा म्हणजे तिला असं थोडं कडाईमध्ये तिला भाजावी लागते का?
थोडीशी झाली. क तर त्यात थोडफार जर हाा असं. म्हणजे पाणी एक तर ठेवायचंच नाही मेन- अशी फॅनखालीच सुकवायची. पण आता कसं असतना थोडफार ओलावा राहतो. म्हणून ते भाजायची. मग कडक झाली ना? दाता खाली चावून अस आवाज आला- कडक झाल्यावर म- थंड करायची आणि मिक्सरला पण दळू शकता किंवा छोट्या घरघंटी असते ना? त्याच्यातन पण, हा. दळून घेऊ शकतो आपण. ते लहान मुलांना, मोठ्या माणसांना सगळ्यांना चांगलं असतं चालत.
हो का मी हे माझ्या आईला सांगेल
हो हो हो नक्कीच सांग
हा आमच्या इकड पापड वगैरे बनतात पण मला ह विषयी माहिती मी ऐकलं होत की भाकरी बनवतात पण मग मी तोच विचार कराय की भाकरी कशी बनत असेल कारण ते पापड जेव्हा बनवतात ते पीठत खूप चिकट दिस तस
नाही भाकरी पण आपण मळायचं जस तू बाजरी ज्वारीच भा त स प्र ती थापायची पण जर गरम पाण्यात केलीस ना तर ती थोडी मऊ पंधराात
अच्छा
हो अ परत तुला नंतर मी हे पण सांगू शकेल नंतर सांगेल तुला आता तू घायचा असशील तर दचणीचे लाडू पण बनवतात
हो का हे तर खूप छानच असेल मग लाडू म्हणजे तर मग काहीतरी वेगळं हा दुसरं बाहेरच काही अ असं स्वीट खाण्यापेक्षा तर मग हे अस घरी लाडू वगैरे बनवलेले हे पो ठीकच
हो हो तेच ना सांगेल मी तुला ती पण कस पण वळ त्याची पद्धत आहे ना मी त्या दोन तीन दिवस ूवी केले होते नाचणी आणि खजूरचे लाडू
अच्छा
हम् चालेल
चालेल बोलू मग आपण नंतर छान वाटलं मला पण हे काहीतरी नवीन तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल
धन्यवा हा तुझे पण धन्यवाद ठीक आहे हा ओके हा बाय बाय
आईणतथ